हॅलो हा नमस्कार मंदिरिताई नमस्कार
हो नमस्कार ताई
कशा आहेत ताई तुम्ही मी पण मजेत
अच्छा हो
बाकी सुट्ट्यांमध्ये कुठे गेले होते. मग फिरायला वगैरे गेल्या होत्या का कुठे
अ हो स ह सुट्ट्यांमध्ये तर आम्ही अ जात असतो पण या वेळेस आम्ही गावीच गेलो होतो आम हा माझं गाव आहे. जालना अ व संभाजीनगर जिल्ह्याच्या जवळ आहे.
हो ना तिकडे जास्त होऊन असत ना?
हो ते हो हो त त्या बाजूला जरा जास्त ऊन असत तत जस जस तिकडून पुढे जाताल वि दर्भागकडे तर ऊन वाढत जातं त्याप्रमाणे
हा हा हा.
हम्म. मी आता सध्याला पुण्याला असते त्यामुळं त्या म्हणजे इ इकडच्या प्रमाणात आणि त्या भागात जरा जास्त जाणवतं आपल्याला
हा तिकडे ऊन जास्तच असते कसं पाणी तिकडे क पाऊस कमी पडतो ना मग उष्णता जास्त असते तिकडे
हो हो तुमचं गाव कोणतय तई?
आम्ही इकडे, पिंपळगावकडे
हो पण म्हणजे कुठे आलं पिंपळगाव? अच्छा अच्छा हा नाशिक तर म्हणजे, अगदी थंडचय.
हो थंड हवेचय. गुलाबी अशी आम एवढ्या.
हो, हो हम्म. नाही नाशिक, सगळ्याच ह्यानी चांगलं म्हणजे
आमच्याकडे, द द्राक्ष जास्त फेमसय
हो हो द्राक्ष हम्.
च साठी फेमसय.
हो का आरे वा! मग, तुमच्याकडे आहे का काही घरी द्राक्षाच? हा. बरं बरं.
हम्म.
हमं, द्राक्ष नायी, आता तिकडे सिंहस्थ पण आहे ना कुंभमेळा?
हो सिंहस्थ दिवाळीत, आताचपसूनच तयारी चालुय, आमच्या इकडे इतकी गर्दी पूर्ण रस्ता का
अच्छा, मग काही डेव्हलपमेन्टात काय वृक्षतोड वगैरे अस.
खूप वृक्ष तोड झाली आहे त्यामुळे स पाऊस तस इतका ते इतक्या वेळेत पाऊस येऊन जातो इकडे.
हो ना नाही पाऊस तर यावेळेस कुठेच नाहीये म्हणा पण म्हणजे ना.
नाही आमच्याकडे म्हणजे इतके जु अ झाड होते शंभर शंभर वर्षापूर्वीचे ते सुद्धा तोडले.
हो ना असं नव्हतं करायला पाहिजे खरं म्हणजे त्याचा फेक मग आपल्यालाच होतो. पाऊस कमी पडणे वगैरे हा हीट वाढती
की उष्णता होती.
हो ना आता तर सगळीकडें वाढत चाललय तापमान. इकडे तर आमच्याकडे आधी आडोतीपर्यंत असायचं आता तेच बेचाळीस त्रेचाळीस गेलेलं आहे.
बापरे आहे इकडे ह्यावेळेस म्हणजे छत्तीसच्या पुढे होत तर यामुळे इतकं हिट वाटत होतं तर तुम्ही कसं राहत असल बापरे.
नाही खूपच म्हणजे अगदी माणूस. वह. मग आता विदाउट कुलर जस फॅन अत्यंवश झालेत तशे कुलर म्हणजे गरजेचहं झालंय. मी त म्हणजे अजून वाढलं तर लोकांना एसी सग्यांना कंपल्सरी घ्याव लागतील अशी किंवा येईल हं!
बाकी तुम्हाला कशाने प्रवास कराय ला आवडतो बस, विमान. किंवा ट्रेन.
नाही विमानाने त सगळ्यांनाच आवडेल प्रवास करायला पण त्यात त्या च व ट्रेननी वगैरे प्रवास करायला छान वाट आता म्हणजे गव्हर्नमेंटने छान वंदे भारत, वगैरे ट्रेन काढल्यात. तर आणि त्याच्या सगळ्या सुविधा आहेत. तर छान वाटत वंदे भारत ट्रेन न.
त्यात ट्रेन मध्ये बसमध्ये. महिलांसाठी जास्त महिलांना प्राधान्य हे.
हो हो महिलांना आणि बसनी तर उलट महिलांना फिफ्टी पर्सेंट हे आहे त्यामुळ सवलत दिलेली त्यामुळे आणखीन आपल्याला
ह सोयीच होत हा माझ्या मुलाला तर खूप कधी आपण जाणार ये विमानातून इतकं त्याच म्हणजे स्वप्न आहे ना असं.
हो नाही मंग आहे ते तर प्रत्येकानि एकदा तरी म्हणजे ते भेटलं पाहिजे त्यावेळी जास्त त वेगंळ नस त पण तरी एक आनंद तो वेगळा असतो ह सगळ्याचा एक आनंद घेतला पाहिजे आपल्याला नाई मिळाल मुलांना पाहिजे. ह हूं ब.
तो विमान आणि कसं आमच्या इथेच जर मध्येच हेना
हाव
माहित असेल तुम्हाला
हा बोला, तुमचा आवाज थोडा ब्रेक झाला. हम् हा मध्येच थोडास ब्रेक जा होतोय.
हा हा बस प्रवास पण आम्ही इकडे म्हणजे जवळपास आता मामाच्या घरी जायचं असेल आम्हाला त म बसने जास्त आम्ही प्रवास करतो.
हो हो आधी आमचा बस नीच जास्त असायचा प्रवास. आता म्हणजे ग अ घरी का कार घेतल्यामुळ मग आता थोडासा कमी झाला पण तरी मायरी जायला वगैरे नाही जमलं कोणाला सोडायला तर आपल्याला बसने राहायच. ते आपल्यासाठी मग जमत नाही हा हम्म.
बाकी शाळेत होतो तेव्हाना पास सेवा होती. म्हणजे मोफच पाद असायचा मुलीं साठी.
हो हो हो हम्म ह आम्ही कॉलेजला असताना होतो ते म पास वगैरे बैलगाडी पासून सगळ्यात बसायचा
हा आम्ही तर लहानपणी एकदा ब गेलो होतो शाळेत.
ह बैलगडित आम्हाला म्हणजे मामाकड वगैरे जायला ते अस खेडेगाव असल्यामुळे मग ते बैलगाडी घेऊन येणार आजोबा मग बैलगाडीतला प्रवास त्यामुळे चा सगळचाअनुभव घेतलेलाय. ता मुलांना तेच पैसे देऊन आपल्याला दाखवाव लागत.
इतकंच छान वाटतं ना ते बघायला असं.
हो ना पण ते आपल्याला पैसे देऊन मोज कराव लागतं ट्रॅक्टर बैलगाडी ह तेच ना आपण फुकट मध्ये हे केल. तेच आपण पैसे देऊन मुलांना दाखवतोय त्या गोष्टी आपल्या ह.
मला ना एक एकदा आश्चर्यच वाटतं ते बघितल्यावर.
हम बाकी तुमचं कुठे म्हणजे कुठे ट्रॅव्हल वगैरे एक्स्ट्रा काही केलंय अस महाराष्ट्रातलं ठिकाण वगैरे बघितलंय?
हो आम्ही नाय इकडे गेलो होतो महाबळेश्वरला.
अच्छा हा पुण्या
हम्म.
ते पण छान आहे महाबळेश्वर. पाण्यासारखं हम्म हो महाबळेश्वर.
इतकं छान ना. पान होत तिकडचं.
हम्म नाही इकड आणि. हम्म महाबळेश्वर छान ये तसंच महाबळेश्वर सारखंच आहे माथेरानपण फक्त महाबळेश्वरला प्रत्येक पॉईंट पर्यंत गाडी जाती तशी माथेरानला पायी फिरावं लागतं.
हा ना पाय फिरण्यात पण खूप वेगळीच मजा आहे.
हो पाई फिरण्यात.
ठिकाण आहे का तिथ आपल्याला पायीचं जावं लागतं?
हो हो हम्म आहे छान. तिकडचं ते टापोळा. पण छान आहे त्याला मिनी काश्मीर म्हणतात, ते पण पाहण्यासारखं आहे. मी म्हणजे पाहिलं नाही पण एक माहिती घेत होती त्याची. तर एकंदरीत ते पण छान हाय जास्त ठिकाणं‌ पुण्यात. च्या अवतीभवती खूप आहेत फिरण्याचा. हा म्हणजे हा म्हणजे सोईनच अस बर्‍याच ठिकाण आहेत कोकणात ही पटकन जा जाता येतो लोणावळा आहे माथेरान आहे मुंबई आहे
हम् आणि तिकडे प्रवास करणं पण सोपेच सोप आहे ना तिकडे म्हणजे गाड्या पण लवकर भेटून जातात
हो तेच ना मग म्हणजे कनेक्टिव्हटी चांगली असल्यामुळ बस आहेत रेल्वे आहेत. किंवा बाकीचं पण ट्रान्सपोर्ट सगळंच व्यवस्थित असल्यामुळ सोयीचं होतं प्रवास करणं
बरोबर बाकी काय अजून चाललं
बाकी काय आज सुट्टी आहे त्यामुळं थोडसं निवांत होतं पण तरी मुलांचा अभ्यास घेणं वगैरे काय हा
मुलाचं चाल होत जाऊ आपण पिक्चर बघायला सुट्टी तर म्हणजे बघू आता उद्या रविवारच बघू जाऊ
हा
तकडे कसे हवामान
हा एक नाही आहे हवेळेसत काहीच पाऊसच नाही नाही तेवढ्या वेळ बराच पाऊस होतो त्यामुळे म्हणजे बऱ्यापैकी वातावरण थंड झालेलं असतं पणवेळेस पाऊस न काहीच नाही दम हवा झाली म्हणजे गरम म्हणजे अस दमट हावे हेर गरम होत चिकट अंग होणं वगैरे
आम्ही पाऊस झाल का ट्रेकिंगला जातो मग तुम्ही जातात का ट्रेकिंगला आवडत का तुम्हाला
हो ट्रेकिंगला आवडतं मण पावसाळ्यात शक्यतो आम्ही म्हणजे जे सोपे असतील असेच करतो केले तर नाही तर शक्यतो टाळतो मुलांना घेऊन जाणं कारण ते आजकाल बऱ्याचशा घटना घडतात ना ते स्लीप होन वगैरे त्यामुळे रिस्की काम जास्त तर नाही करत. एरवी जातो ट्रेकिंगला मग अस त थंडीत वगैरे किंवा मग उ उन्हाळा कमी असला, त लवकर जाणून लवकर येणं.
आमच्याकडे कळसुबाई कस जवळ आहे ना, कळसुबाई शिकरा आहे आमच्याकड. प नाशिक मध्ये दोन तिन आहे कीती का ना
हम्म हम्म हम्म हा ह् नाशिकला पण छान आहे पण बरेचसे ठिकाण छान आहे. आम्ही ते त्र्यंबकेश्वरला हेक केलेलं होतं, ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा मारलेली हे
हो उन्हाळा आता पावसाळा खूप ग घेऊन लाग ते
हो ते श्रावणात दर सोमवारी करतात ना ते हम् हा ते पण तर हम्म
सगळीकडे हिरवेगार उन्हाळ्यात पावसाळा हो पो ग
हम्म
वेळेस पण पाऊसच काही नाहीये त्यामुळे बघू आता.
हो ना सगळे जण वाट पाहतय आतुरतेनी ह ह ह म्हणजे कुठेच पाऊस नसल्यामुळे आणि गरज झाली आता नाही, पडला तर पाणी प्रश्न मोठा होऊन जाईल.
हो ना आमच्याकडतां पाणी कपात चालू झाली आता.
हो आमच्याकडें पण पाणी कपत चाल झाली आणि कस. खेड्यामध्ये तरी लोक विहिरीणी किंवा कुठं जाऊन पाणी आणू शकतात. शहरात कुठं जाणार, असा प्रश्न आहे पाणी संपलं तर मग ट्रँकर मागवणे वगैरे असंच कराव लागत. मग त्या ट्रँकरवाल्यांची मग मनमाणी चालू होते. अस हो हो हो धन्य धन्यवाद तई धन्यवाद. हो